हो
हॅलो
हा हॅलो येतोय आवाज हॅलो हां बोला काय करताय?
हा आता आवरले काम वगैरे
हो माझे पण झाले आता जेवणं झाले तुमचेे?
हा झाले जेवणं मगाशीच आमच्याकडे जरा लवकरच असतात जेवणं
हो आमचं दोन वाजता बघा दोन नाही तर अडीच वाजता
आमचं साडे दहा अकराच्या दरम्यान असतं म्हणजे सकाळी नाश्ता वगैरे नसतो ना
हा त्याच्यामुळं मग साडे दहा अकरा वाजता
हम्म आणि नाश्ता केला का जेवला उशीरचं होत तं मग त्यापेक्षा ते डायरेक्ट जेवलेलं चांगलं
हा हो ना आणि आज आपण त्याच्या पुढचे आयुर्वेदिक जे आहेत आपले हिरव्या वनस्पती अं त्या त्याच्याबद्दल पाहूया जस की हळद, आले, अश्वंदा म्हणजे बरेच माहिती आहेत ना ह हम्म तर हळदीचा उपयोग बघूयात आपण कस जस की हळद जखम झाली तर आपण हळदीची चिमट लावतो ना त्याच्यामध्ये
हो बरोबर हा
आणि म्हणजे मुलांना पण हळ दुधासोबत हळद घालून देतो असं छोटासा चमचा वगैरे, आणि ते हा, आंबे हळद ऐकलेली आहे ना तुम्ही?
हो, माहितीय, त्याच लोणचं पण केलं आहे मी.
हो, ते
लोणच पण करता, हा हा.
ये मुक्काम येल तर तेल कढईमध्ये मग ते सूज कमी होण्यासाठी, हा, त्याचा उपयोग करतात.
आणि जे ओली हळद असते बघा ते, आद्रक सारखे असते ना ओली हळद ती माहिती असेल ना तुम्हाला? नाही का, ते माहित आहे ना? हो, ते ओली हळदचं, लोणचं पण छान होतं त्याच.
हो, मी ऐकलेलं आहे, पण आमच्या आईकडे हळदीचं म्हणजे, उत्पादन थोडं कमीच आहे असं. म्हणजे क्वचित ठिकाणी लावतात, फक्त बघितलं वगैरे आहे. पण लोनच वगैरे घालतात, ते ऐकले, पण काही करून ते बघितले
हा, मी केले आहे त्याचं लोणचं एकदा, छान होतं ते. म्हणजे, आपण जस कैरीच करतो तस मोहरीच डाळ वगैरे घालून, मग ते छान होतं असं कापून. आणि ते समजून पण येत नाही एकदा लोणचं केल्यावर, ते लोणचं हळद काप करून घ्यायचे, हो, काप करून घ्यायचे त्याचे आणि जसं आपण तिखट, मीठ मोहरीचं डाळ वगैरे जसं, कैरीचं लोणचं करताना मसाला तयार करतो ना तसा मसाला तयार करून, मग त्यात गरम तेल थंड झाल्यावर मग ते सर्व मसाला म्हणजे, मिक्स करून, मग ते जे हळद आपण काप केलेले आहेत ते मिक्स करून ठेवायच.
हा, म्हणजे आंब्याच्या फोडीच्याऐवजी ह्याचे का
अ, हा हा. ओल्या हळदीचे काप वापरायचे, हो, आणि ते समजून पण येत नाही एकदा थोडस मुरल्यावर, कि ते हळदी पासून बनवलं आहे, खूप छान होतं ते.
हो. मी नव्हत, म्हणजे करून नाही कधी बघितलेलं, पण ते माझी पण एक मैत्रिण तिकडची आहे, नांदेडकडची, तर त्यांच्याकडं हळदीचं उत्पादन घेतात.
तर त्या, बोलत होत्या की असं, घालतात त्याच म्हणून
हम्म हम्.
हम्म!
तुमच्याकडे मग अजून कोणत्या प्रकारची झाडं वगैरे तुम्ही लावले?
हॅलो?
हॅलो, ताई आवाज येतोय?
हा, जरा मध्ये ब्रेक होत होता, बोला आता येतोय.
हो हो, आपला हळ अ सॉरी. आलं असतं ना आलं, त्याचा पण खूप साऱ्या आता ह्याच्यावरती, आजारावरती उपयोग होतो, जसं की मळमळ झाल्यासारखं वाटल्यावर, पोटाच्या तक्रारी असतील तर. कुणाला अपचन होत असेल. तर मग ते आल्याचा रस आणि मध थोडस चाटण करतात ना त्याचं. आणि सर्दीवर पण ह्याचा उपयोग होतो. तस तर चहामध्ये पण भरपूर टाकतो दररोजच.
हो, छान वाटत आल्याचा चहा, आणि तसं पाऊस. पडताना वगैरे मग ते अद्रक घालून केलं तर छान वाटतं चहा.
हो.
आणि ते अजून एक, गवती चहा तुम्ही ऐकलाय का?
हो-हो गवती चहा मला खूप
ते म्हणजे, मला पण खूप आवडतं पण ते आमच्या इथे मिळत नाही. मग मी मम्मीकडे गेले का तिथून- कायम आणते. एक पाच, सहा हप्त्याच ते जुडी असतं ना असं. ते तेवढे आणते. मग फ्रीजमध्ये ठेऊून मी बऱ्याच दिवस ते वापरते.
अ माझ्या कुंडीमध्ये हमखास असत ते. गवतचहा च रोप माझ्या कुंडीमध्ये हमखास असत ते. हो, हो तेचं. हो-हो त्याचा कंदा असतो असा. अं तर ते असं फुट नर्सरी, नर्सरीमध्ये मिळत ते हो.
मिळेल का?
कुठल्या पण नर्सरीमध्ये मिळत ते. हा.
ह-हा चालेल बघेन मग मी आणून लावेल मिळालं तर.
हो ते खूप छान.
त्याचा काढा, आणि सर्दी असं जाम झालं असेल ना. आपला हम्म असं नाक ते असं जाम झालं असेल ना, तर त्याचा काढा करतात बघा, मी पण खूप खूपदा त्याचा काढा करून पिलेला आहे. पिलेला आहे. खूप फरक पडतो त्याचा, कप सगळा बाहेर अ
हो, कप बाहेर पडत ते, मुलांना हो.
तुम्ही पण लावा म्हणजे कुंडी म छान येत थोडीशी ह.
हो लावेल ना आणि जागा पण आहे तस, बाहेर पण आमच्याकडे. मी मा च्या वर्षी आंब्याची झाडे लावले होते, आता ते खूप छान आले. आंब्याची झाड पण लावले होते मी, जवळ-जवळ एक, पाच, सहा झाड आले ते. आणि कडीपत्ता वगैरे पण आहे आमच्याकडे.
हा. ते अश्वगंधा वगैरे ऐकले का तुम्ही?
हो अश्वगंधा ऐकलय.
हा. ते पण थोडं शरीराचा थकवा घालवण्यासाठी, थोडं ताण हे अस तेल डोक्याला तर ते कमी करण्यासाठी-
आणि ते अर्जुन पण असतं बघा. अर्जुनच साल बोलता. अर्जुनच साल पण त्याच पण पावडर मिळते. मग ते पण सकाळी -सकाळी हो आणि सकाळी - सकाळी बऱ्याच वेळेला आम्ही ते म्हणजे कोरोना काळात अ चहा पिण्याऐवजी बरेच दिवस आम्ही एक तीन ते चार महिने तेच काढ पित होतो म्हणजे अर्जुनच काल, अश्वगंधा आणि मग त्यात एक दोन काळी मिरी वगैरे
ते ना.
हो पावडर मिळते ना. आणि अर्जुन सालसा मिळते अजून ते मोरिंगा असतं बघा मोरिंगा. मोरिंगा म्हणजे ते शेवग्याचे सेंगा असत ना? त्यापासून पावडर हा त्या त्यापासून -त्याच पण पावडर मिळत तर मग ते- सर्व असं थोडं थोडं घेऊन त्याचा पण काढा करून आम्ही ते कोरोना काळाच्या वेळेस- - पिलो आहे. म्हणजे इम्युनिटी पॉवर वगैरे आपलं वाढत त्यान्
वाढते त्याच्यामुळ. हो बरोबर आहे.
रोज मग सकाळी चहा पिण्याऐवजी ते काढाच पित होतो मग ते काढा पिऊन झाल्यावर मग एक तासानंतर चहा प्यायचं.
हा.
हो.
कोरोना काळामध्ये सगळे जेवढ - - ढ होईल तेवढं औषधी वनस्पतीच वापरत होते ना? मगस दुधाची पण थोडी टंचाई बाहेर जायचं नाही जास्त नाही. म त्याच्यामुळ
हो ना?
हो त्रिफळा चूर्ण पण मिळते.
आवळ्याचे पण खूप पण मिळ
हो शरबत पण मिळतो ना. हो.
तुमच्या भागात. हम्म.
नाही झाडं नाहीय. मी पण ते बाहेरून आणून त्याच मग ते कॅन्डी वगैरे बनवले होते.